काकू आजोबाची तब्येत कशी आहे
कोणाची
आजोबाची तब्येत
हा हा बरी आहे बरी आहे
काल गेले होते मन हा हा तेच मला कोणीतरी असं कानावर ऐकले हॉस्पिटलमध्ये येते ॲडमिट
ऍडमिट नव्हते चेकअप साठी गेले होते
हा हा काय झालय ओ त्यांना नेमकं
त्यांना पोटाचा त्रास आहे
हा हा मग डॉ
त्यासाठी पाच सहा महिन्याची ट्रीटमेंट सांगितली
हा हा
ह् तेवढी केल्यावर घरी वगैरे काळजी घ्या म्हणलेत
हा हा
बघू काय होते
मग आत घरी आलीत की नाही आता
आले कालच आले
हम ठीक आहे ठीक आहे ठीक आहे
तुझी बरी आहे का तब्येत
हा नंतर करते मी कॉल
बर बर ठीक आहे
ह